ह तर काय करतेत अ
हा.
पेरू असला की फ्रीजरला ठेवायचा. आणि कलिंगड असलं की, ते काप करायचं आणि ते फ्रिजरला ठेवायचं. मग सगळा अस रस पडलेला असतय. सारखं. आठवड्यातन दोन आठवड्यातन पुसायला लागतेय.
हा का?
हम्म.
पेरू तून घरचे?
घरचे नाही. कुठन तर आणल्यावर ते.
हा हा हा.
नंतर कसं मळ्यातन भाजीपालाते मामाने मिरच्या ते आणल्या तर त्याला माती तेन असते ना थोडी का होईना.
मग ते आणून तसच ठेवायचं फ्रिजरमध्ये. होय तसच. आपण उलट बोलू शकत नाय ना. उलट बोलू शकत नाय ना. हा. त्यांनी ठेवतात. त्यांना जरा त्रास पण हाये म्हणा. आम्ही काय बोलत नाही. करत्या तर करू दे म्हणते.
कसला ग?
अम् त्यांना शुगर हाय ना. शुगर, बीपीये त्यांना.
काय सांगलात? आता पासून?
हम्म म्हणजे लग्नाच्या आधी. आधी चार वर्ष झालं. तवापसन लग्नाच्या आधी चार वर्ष झालं. आमचं लग्न व्हायचे ते म हा गोळ्या औषध चालूय. त्यामुळे ते काय करते त्यांनी काय म्हणतील ते तसंच व्हायला पाहिजे. नाय जर त्यांच्या मनात ना मग चिडचिडपणा करताय.
असं पण हाये व्हय?
ह.
बर मग त्यांच्यासाठी असं ते तर काय असते ते शुगरच कमी साखरेच असं जेवण
हो तेवढ्यासाठी आम्ही सगळीच सगळीच कमी साखरेचं खातोय.
असं झालंयं होय.
होय त्यांना सोडून कसं खायचं म्हणून आम्ही गोड घरात जास्त करत नायं
बरं
आणि बरोबर ज्यांना शुगर असते त्यांना ना ते गोड खायची इच्छा होत्या.
दे होत्या.
होय लय इच्छा होते त्यांना मग किती आपण किती मन मारून ठेवू शकणार आहे त्यांना
नाहीच की
त्यामुळ म आम्ही गोड करायच्या भानगडीत लई पडत नाही तिकट तेन असतय सारखं चकली, भडंग ते असतय आमच्यात गोड लई करत नाही मग
ज्वारीचं
ज्वारीचं असत्यात की भाकरी
अह ते काय असते की शाळू जोंधळी काय अस शुगरला नसत्या काय
हम्म नसत्या चपाती चपाती बाजरीच्या भाकरीत पण सा खर असत्या चपातीच खायची असत्या खर त्यांना एक टाईम सकाळी भाकरी भाकरी गरम लागत्या दुपारी चपाती खालीत आणि संध्याकाळी भाकरी लागत्या ऐकत नाहीत. परवाच चेक करून आल्यात शुगर वाढल्या आणि
अगं
कमी कायं नाय. जाईल तेव्हा असं दोन महिन्यातन एकदा तीन महिन्यातन एकदा चेक ला जायला लागत चेकिंग ला
बरं
मिरजीला इकडे येत्यात गोळी कमी नाही वाढवत वाढवतच चालल्यात.
अगं बाई ना ते अगं शुगर, बीपी एवढं का नॉर्म अ सिरियसली घ्यायसारखं नसतय ना मग नॉर्मलच असतय नव्ह का असतय रिस्की असते एकदम
असतय की रिस्की बीपी तेन वाढल्यावर काही होऊ शकते ना
बर आमच्या घरात असं शक नाही आहे ग कोणाला
हा ह नाही पाळाय लागतय त्यांनाला टेन्शन लय टेन्शन द्यायच नाही त्यांच्या मनासारखंच करायचं असं मग
हा हा हा
गोड तेन काय मग जास्त करतच नाही.
एकदाला आवडत असते त्याला काय करणार खरं
हम्म
सोडून घास पण नाही आपल्याला गिळवणार. तरी म्हणालोय मी सगळीच हिनी चहा कसं काय पित नाही चहा तर म्हाताऱ्या माणसांना लाग तोय.
चहा म्हणजे आवड तशी नाही आम्ही कसं इकडं आमची पहिला परिस्थिती नव्हती माहेरात
बरं
त्यामुळे कधी चहाची आवड आम्हांला नव्हती आणि सुट्टीला गेलो तेवढं चहा प्यायचो.
बरं
आणि इकडं आलो की तिथं कधी एक महिना पंधरा दिवस जायचं सुट्टीला वर्षातन तेव्हा तेवढिच चहा प्यायचं इथं काय आम्हांला आवड नव्हती आई आता कामाला जायची.
बरं
काय? हा त्यामुळं त्याजी चहाची आवड नव्हती आणि डायरेक्ट जेवायचं शाळेला जायचं असं
म तशी सवय लागल चांगली सोड सवय ये सोड
हा माग सवय झालती तिथं लग्न झाल्यावर सवय झालती खरं आता मोडली आणि
आ आता बाळ उठलं काय ग
झोपलाच नाय त्यो हं झोप झोप झोप झोपायचं झोपा मामा जवळ झोप जा मामाला अंथरूण कर म्हणाव चटई हातर आणि कामरुन दे म्हणाव मामला माझं जा चटई हात हातर जा मी येतो झोपायला येतो मी हाथर जा हॅलो
हा बोल क्या
त्याला झोपताना हात लागतोय नाय माझा म्हणून तसा करतोय. कुणा हा मामाला हातरून घाल नाही इथं ढास चावल्यात आता वार शान्त झालं नय म्हणून त्याला आत पाठवलं. किरकिरतोय जरा झोप आली की कधीतर आणि हिथं पण जरा जागा तेनं नवीन हाय ना त्यामुळ कुणा जवळ तेन हा तिथं काय नाय तिथं काका जवळ झोप तय अज्जी आजा जवळ झोपतय आलो आलो आलो तो आलो फॅन लाव म्हणाव गौरी गौरीचा फोटो दाख च म्हणाव मामाला गौरी गौरीनं शाळे शाळेला चाल्या गौरी गौरी चा शाळेला चाललेला फोटो दाखव म्हणाव बॅग घेऊन शालेला चलल्या घोड्यावर बस तिला गौरीचा फोटो दाखव म्हणा हं जा अं
तू सोडून घे की त्याला काकत आणि सोडून ये जा
करतोय एकीडाव हट्टीपणा हा
घे आणि सोडव जा भावा पाशी पाच मिनट राहिलेलं होत.
जरा घे रे याला ह थांब चटई हातरतो चटई हातरतो थांब. नाय जात
मग आणि काय
काय नाय बई निवांत
हा हा
म त्याला उद्या घालवतो. उद्या यायला त्याला वेळच होणार हाय. मॅडम म्हंटल्यात हा संध्याकाळी उशिरा येणार नऊ वाजेपर्यंत येेतणार म्हटल्यात म बाहेरच जेवू येणार असं म्हंटलं म ते सगळं जेवण नाष्टा जाण्या येण्याचा खर्च सगळं धरून दोन हजार म सांगितलत्यात त्यांनी हा. त्याच्यापेक्षा किती पण काय पण म्हटले सर ट्रेनचच परवडलं अस
होय होय तेने आहे ना ट्रेन ना नेहलास तर ट्रेन नं बुकिंग तरी करून नेहला असतं तरी ती ट्रेनला एवढ तिकीट नाय. बुकिंगला आहे ना एकशे चोपन्न का काही तर असं बहुतेक आहे.
सगळं सगळं त्यांचं जेवन तेन धरून सात आठशे रुपये सगळं झालस.
झालास
नाही नाही एवढंच झालंच असतच की नाही लई ते लई हजार रुपये तर
सांगलीतनं तेन असतीलच की रेल्वे
होय पण कसं आहे माही ते काय त्यांना लवकर जायचं आहे रात्रीच निघायचंय बरोबर परीक्षेला नऊ वाजेपर्यंत तिथं पोहोचायचं आहे असं पण आहे गं. ट्रेन कसं वेळत आहेत नाय.
खेडेत किंवा इकडं तिकडं झालं तिथून आणि पुण्यात जाऊन तिथून जिथं पेपर आहेत ती तिथं पर्यंत जायला आणि काहीतर
हा तेच खे ते एवढी पण एवढी मुलं आहे ती बेसभर मुलं आहेत. वीसं हा वीस भर आहेत. म्हणजे टीचर एक दोन तीन आहेत आणि मुलं सतरा अठरा तर आहेत. म एवढ्या सगळ्यांनी घेऊन असं ट्रेनच्या स्टँड वर जाऊन कसं फिरणार.
होय होय ते तर हाय.
त बसलं की तिथं उतरता येतेय नाय.
हा हा मंग कामरून तेन काय सांगितलं काय आणा म्हणून?
असं काय नाही सांगितलत एक ड्रेस एक्स्ट्राचा घ्या म्हंटल्यात आणि एक अंग वरचा. आणि ते आपलं बरीफीचा सगळं साहित्य सांगितल्यात.
तरी पण आहे ना एखादी शाल तेन द्या शाल किंवा जर्किंग पण द्या.
तेच वि
त हा तरी पण हा एकटीच शाल असतेच की आपली हलके.
शाला आहे एक आहे सोड छोटी तेवढीच काम राहिलेली नायम.
म्हणजे जरी झोप लागली तर अंगावर टाकून हा.
बॅगेत कोण घालून ठेवतो आता मीच. तुला काय आता झोप लागल्या ते उठव म्हंटलं दोन वाजता अडीच वाजता.
य
मांडेवर घेऊन थोपट त्याला खाल्लाय नव्हतो. हॅलो.
मग आणि काय?
त्याला मांडीवर घेऊन थोपट तो जेवलाय काय? हॅलो. हॅलो. हा बोल कय.
बोला के मला वाटलं कट झालं का काय?
नाही हा हा हॅलो हॅलो म्हणालतं तुझाच आवाज आला नाही. तो जेवायला घातलास काय पोरग्याला?
तो जेवला ते मामानं चारला आज. चपाती करायल ती मी तेवळ तोपर्यंत चारला. त्यांना
हा मग तर मांडीवर घेऊन थोपटलीस की झोपेल तू आता आता तो पहिला आमचा झोपलाता पहिल्यांदा चालायच एकटा बाहेर एवढ्या लांब. त्याचं काय शरीर मलाच कसतरी वाटायला तो निवांत आहे. सहलीला ते गेलताना दोन-तीन वेळा.
हा.
त्याच्यामुळे त्याला हाय सवय म्हणजे मित्र ते संग असले म्हणजे एखादे वेळेस
दश ओला दश ओला होय होय मम्मी दश
का जर आठव नाही त्या घराचे एवढंच
हा ला आमला ममा डास चावला डास चावला.
डास चावला डासाला मारा तेवढं धरून आता
काय बरोबर ही काय घाण आहे.